हॅलो हा बोला ताई.
हा बोला ना.
हा येतो का आता आवाज माझा?
येतो येतोय हो.
काय चाललं तुमचं?
काही नाही जेवण वगैरे झालं आता
हो का आवरली का घरातली काम?
हो आवरली ना. पावसाचं वातावरण आहे रेंजचा प्रॉब्लेम होत नाही इकड नाही सध्या तरी हाय वातावरण पण
पाऊस झाला सकाळीच आता ऊन पडलय आता परत थोडा वेळाने आणि म्हणजे येतोच दिवसभरात दोन तीन वेळेस.
आमच्याकडे नाही पाऊस कधीचा.
नाही का हा. आमच्याकडे मागे आठ दिवस झालत खूप जोरात होता पूर पण वगैरे आलेला होता.
हा तेव्हा आमच्याकडे पण होता.
हा ते अ दोन दिवस खूप पाऊस होत ना मंगळवार, बुधवार हम्म. तेव्हा शाळेतील मुलांना पण सुट्ट्या वगैरे दिलेल्या होत्या त्यांनी.
सुट्ट्या हा ढगफुटी होणार होती ना.
हम्म पण नाही झालं देवच्या कृपेने.
तेच तर, आवरला तुमच?
बसत हो आमच आवरलं घरातलं. हेच चाललं आपलं दररोजचं रुटीन.
हां.
हम्म. काय चाललं अजून तुमचं? आमच्याकडे शेतीचे काम वगैरे चालू हे शेजारी.
हां.
हम्.
काय टाकच नाही इकडं नाही,
आमच्याकडे टोमॅटोची लागवड वगैरे चालू आहे, सोयाबीन काहीची हा शेतीचे हो इकडे भरपूर पाऊस झालेला आहे आता आता पण खूप जोराचं पावसाचं वातावरण झालंय.
हा पाऊसच पाहिजे. नाही इकडं काही नाही वातावरण नाही तसं सध्या ऊन नाही एवढंच हे.
ह् हम्म हम् आमच्या इकडे निसर्गरम्य वातावरण आहे.
हा.
आजूबाजूला डोंगर वगैरे खूप छान वाटत. हम्म आसपासचा परिसर
हा.
हम्म, तुमच्या इकडे?
नाही. पाऊस वगैरे नाही आहे काही.
बिल्डिंग बिल्डिंग फक्त वातावरण मोकळं नाहीय ना
समु हवा वगैरे खूप असती. थंड राहत वातावरण थंड आणि कस आमच आमच्या इकडच्या एरियामध्ये खूप पाऊस असतो ना.
हो.
हम्म. तुमचं काय चाललं अजून बाकी?
बाकी काय नाही. आता आवर निवर तशी जेवण झाले, अजून भांडे बाकीय. दिवसभरपुरतं बायच्या जातील काम.
क हो, आमचं तेच चालू असतं, छोटं बाळ सांभाळायचं घरात दिवसभर. तेच काम करायची. ते काय फोन वर वगैरे, बोलून देत नाही काही करून देत नाही.
हा बरंय ते. हा टाईम कुठे जातो? पण कळत नाही. बरवून जात ना म तेवढंच
सकाळीस दिवसभर सकाळी सकाळी किती भी लवकर उठा, आवरते परंत वेळ होतो. संध्याकाळी किती वाजता दहा वाजता तरी काम आवरत नाही. ले लेडीज ला घरात खूप काम अस ता. काही कळत पण नाही. किती आवरतील ती किती तस पुरुष मंडळीच तस हा हा आणि पुरुष मंडळींच कस, एक काम केलं तरी वाटतं खूप काम केलं
खूप काम झालं ना, आपण दिवसभर राबायचं तर त्यांना काही नाही.
हा वरून म्हणता पण, तुम्ही काय करता? तेवढंच पण नाही करा करायला भेटत का?
तेच ना.
हम्म. तुमची मुलं छोटी आहेत का मोठीत.?
नाही मुलं मोठीयेत माझी.
मोठीत का?
कॉलेजला आहेत हो. हा राहतो वेळ भरपूर पण मग घरात कारण किती पण वेळ असला तर घरात कमीच पडतो. सकाळी उ उठल्यापासून तर सायंकाळ झोपेपर्यंत काम राहत म्हणजे राहत.
हम्म हम्म.
नाही असं काही. चालूच राहत. हे झालं का ते, ते झालं का ते, ते झालं का ते.
दोन दिवस बाहेर गेल, तर काम पडून जात. पोरं बाहेर येत ना, त्याच्यामुळे खरात आवरायला कोण नाहीये.
हा.
हा. तेच तर ना. आणि कसं वय हे आपलं वे बायांच कस अस दिवसभरामध्ये भरपूर वेळ निघून जातो. बाहेर पण फिरून आला का दगदग होऊन जाते आपली स्वतःची.
स्वतःचे हा तेच ना, आणि कुठं गेलं की तर ते आपले काम आपल्यालाच करायचे. करावायचं लागतात.
हो हम् हम्. आमचं तर काय बाळ सारखं रडत राहत, फोन लागतेय फोन.
हा, त्याला लागत असेल खेळायला.
खेळ नाही बाहेर खेळती ना, पण आज ति ज झोप नाही झाली ना, मग खूप रडती.
हा.
हम्म.
हा बा फुलहान बागांची काही जोपणी झाली का रडत राहत.
हो तिच हो ती खूप त्रास देती. खूप हट्टी, एक गेली स्कूल मध्ये.
लवकर उठत का, सकाळ लवकर उठते का?
सकाळीच लवकर आज खूप लवकर उठले, आज साडेपाचलाच उठली.. दहा, ह दहा वाजता झोपून टाकलं. झोपून घेतल्यावर झोप झाली. आता परत दुसरी झोप.
परत दुसरी झोप, रात्री उशीरपर्यंत तो जागा असेल, रात्री जोपते का लवकर?
रात्रीचे काय झोपते आता, पण मग पहिले नव्हती झोपत आता झोपते.
हां.
पहिले सहा- सहा महिने खूप राडायचेे.
हा हा हा.... ह
तुम्ही काय करता अजून घरात काम हे घर काम हेच करता का फक्त?
हा, हा ब्लाऊज वगैरे जसा वेळ भेटला तसा.
मी पण शिवते पण आता बाळामुळे सोडून दिले ब्लाऊज शिवायचे.
हा, नाही मी शिवते. वेळ भेटला का करत राहायचं. हा, ते तर आहेच.
कस मुलं मोठे असले का स्वतःचे कामं ते स्वतः करतात मुलं. आता जो छोटा असला का त्यांना प्रत्येकाला खाऊ पी घालणं वगैरे हे चालतंच ना.
पासून आंघोळ- पांघोळ सगळंच बघावं लागतं खर तर. एकदम मुलं मोठी झालं काही टेन्शन नाही रहात, आला आमच्याकडे पाऊस बारीक.
आमच्याकडे पण झाली सुरुवात पावसाला आता बारीक बारीक.
हा आमच्याकडे पण बारीक बारीक आला ना.
जोरातच आलाय आमच्याकडे आता बर
हा का बरंय चांगलंय. पाऊस आला का रेंज गायप होते माझ आमच रेंज चा प्रॉब्लेम हो खूप प्रॉब्लेम आहे रेचा इकड. तर जिओला तर रेंजच नाही.
जिओ मग ते जिओला पण तितकच रिचार्ज येतो आणि एअरटेलला पण तितकाच येतो. मग एरटेलचं सिम घेऊन टाकायचं.
हा परत त्याच कन्वर्ट कराव लागेल, पण नंबर कस ना चेंज होऊत राहतो. नंबर चेंज होऊन राहातो ना परत मग.
हाच नंबर ठेवायचा फक्त जिओमध्ये, एरटेलमध्ये करून घ्यायच.
करण हा तेच करावं लागेल, ईकढं झालंय आमच एअरटेल नवीन टॉवर बसवल ना, जिओ च पण काम चाललंय मग बघू झालं जे काम कर उगीच करत हे करा ते करा.
हम्म.
तुमच्याकडे चांगली रेंज आहे का जिओ ला?
हो. जिओ जिओ माझं जिओचं नाही माझं एअरटेलचं आहे.
हा ह. चांगली आहे का मग रेंज?
हा एअरटेल ला फुल रेंज असते माझ्याला कुठे पण गेले ना तरी रेंज असते‌. तसच जिओला खूप प्रॉब्लेम येतो. पाऊस वगैरे आला का.
पाऊस वगैरे आला का. परत असं कुठे भा म्हणजे खेडीगावात. गेलं का तिकडं परत येण्याचा प्रॉब्लेम होणार ज्यो.
नाही जिवोला रेंज.
हा. आणि आमच्या तर एक रूम मध्ये आहे एक रूम मध्ये रेज नाही म्हणजे काही बोलायचं राहिलं ना फोनवर. डायरेक्ट बाहेर येऊन बसाव लागतं.
आमचे जे खाली फ्लोवरला आहे ना त्याला त्याला रेंज नाही आली. आणि आम्ही वरती असतो ना मग वरच्या फ्लोअरला रेंज असते.
हा आम्ही पण खालच्याच फ्लोरला हाय. आणि खलच्या फ्लोर ला आम्ही ग्राउंड फ्लोरला. डायरेक्ट बाहेरून बसायचं आणि मग बोलायचं असं नाही की काम करता करता आपण बोलू शकतो. असं काही होतच नाही‌. हम्. मुलीचा बा मुलगी बाहेर राहते. तिचा फोन चालतो दोघी दोघी तिघे टाईम फोन येत राहतो तिना.
हो ना.
हा. ते डायरेक्ट हातलं काम सोडून डायरेक्ट बाहेरून बसायचं तोला गप्पा करायचं. अस हाय आमचं.
हो. तुमच्याकडे जोरात पाऊस आला का आता? जोरात पाऊस आला.
जोरात आला आणि गेला पण. लगेच गेला.
आमच्याकडे चालू झाला सुरुवात चांगला आलाय.
नाही. आमच्याकडे दोनच मिंटं झालं‌ पडलं खाली जागा पण ओली नाही झाली. हा‌. डोंगराळ भागला भाग असल्यामुळे जास्त होत
हो. डो इतका डोंगराळ पण नाही म्हणता नाही आता सगळं सिटी वाच झालंय आमच्या इकडचा पण एरिया असं सारखं. हम्म. आता नी अ म्हणजे आता जास्त हो. आपल्याकडे त्या मानानी काही गावांना पाणी पण नाही पिण्यासाठी माहिती का?
अजून पण पाऊस नाही झाला गावाकडे. हो. तिकडे जळगाव कडे वगैरे तिकडे जास्त विदर्भातात
हम्. तू हॅलो. येतोय का आता आवाज? हम्मम. बोला ना तुम्ही येतोय आवाज मला.
हा. मला पण येतोय.
नाही बरं मग आपलं काम मत होत चौता
हां
हा हम्म
ब्लाऊज कावर बंद केलंय मग मुलीमुळे होत नाही असं हॅलो
हॅलो
हा हॅलो
हा येतो हा अजून एक मिनिट राहिलेलं आहे बरका तई बोला. तोपर्यंत बोलत राहा हा.
काबर बंद केला?
अह हे बा छोटं असलेमुळे ब्लाउज शिवायला पण पुर टाईम ना प्रेग्नेंट होती त्यावेळेस डॉक् र बोलले का मशीनवररती ब्लाउज वगैरे शिवू नका स्टिच करू नका.
हम्म हम मग आता इ डायरेक्टच बंद करून गेले का दोन तीन वासात करू चालू करायच
आताच बाळ ध दोन वर्षाच होईल ना आता एक दोन महिनेनी.
हा ह हा
हम्म हम
हा नंतर परत चालू करून द्यायचं मग रिकामा वेळ म्हणजे मग का आपला पण टाइम पास होऊन जातो तेवढाच. हा तेच ना
ह अदी
कोणते कोणते ब्लाउज शिवता?
साधे पण शिवते आणि डिझायनर पण शिवते.
प्रिन्स कट वगैरे सगळे का सगळ पॅटर्न सगळे. हा मी पण सगळे प्रकारचे शे होते नऊवारी वगैरे सगळे.
हा हम्
हम्म
हॅलो ताई दहा मिनट पूर्ण झाले बर का.
झाले का बरं.
हम्म हम्म
करायचा का कट मग कट करायचा म्हंटलं?
हॅलो
हॅलो हा कट करायचा का फोन का आपोआप कट होईल तो.
ह आप आता कट कर दहा मिनिट झाले आता करते बर तुम्ही करा वाटलस तिकंन
ठीक आहे ठीक आहे चालेलं